ओ
हा आवाज येतोय का?
हा येतोय आत्ता आला लवकर येत नाय काय तुझा आवाजई
हा हा त्या दिशी चा फोन सुरू आहे म्हणून होता तुझ्या नंबरवरून हो झालं बाई आत्ताच पुसी चां फोन सुरू हाय.
तेच ते आपण नर्मदा परिक्रमाला गेलेला आठ
तु काय आज आईला फोन करणारयेस काय?
नर्मदा परिक्रमाला गेलेलं आठवलं आपलं
हा हा हो आठवत की,
हा हां किती मजा आलेली
होय.
हम्म आता परत कधी आपल्याला प्रवास करायचा असला त ते अ मठ मठ पण चांगलेयेत बघ ते श्री शंकराचार्य आहेत ना त्यांनी ते स्थापन केलेले येत.
हूं हूं
हम्म ते दक्षिणेला एक शृंगेरी मठ म्हणून आय. त्यांनी स्थापन केलेला परत पश्चिमेला द्वारका मठ आहे. आणि पूर्वेला ते जगन्नाथपुरी ते दाजी नव्हते का गेले गोवर्धन मठला
हो मिळालं की हम्म कामं तिज काढीत होती.
ते पण छान आहे. आणि उत्तरेकडे बद्रीनाथ आहे त्याला पण गेलेले वाटत बहुतेक.
कोण मी?
ज्योतिर्ल, नाही दाजी
नाही नाही काय माहित नाही. माहित नाही मला काय.
अशे मठ चांगले आहेत, ते श्री श्री शंकराचार्य आहेत की नाही. त्यांनी स्थापन केलेत ते.
हम्म, आता सकाळी खेळाला.
नाही दक्षिणेला ते शृंगेरी मठ आहे की नाही. ते कर्नाटकातल्या चिकमंगरूळ गावातलं आहे ते.
बर.
ते तुंगा न-नदीच्या काठी वसलेलं आहे. हम्म, आणि खूप- शांत आणि सुंदर ठिकाण आहे म्हणे ते खूप. तिथं ते शारदा देवीचं मंदिर आहे, शृंगेरी शहर आहे तिथं ते. आणि त्याच्यामध्ये ते मध्यभगात ते- शारदा देवीचं मंदिर आहे. अ बघण्यासारखं आहे ते खूपच फिरायला.
हा हा.
परत असं आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतोय. पश्चिमेला द्वारके म्हणजे चार ठिकाणी चार मठ बांधले चार दिशेला त्यांनी. मग पश्चिमेला आपण द्वा - रका मठ आहे, गुजरात मध्ये राज्यातला आहे तो खरं. तो, हा द्वारकामठ म्हणून. ते द्वारका शहरात गोमती नदीच्या ठिकाणी आहे तो. मग शृंगेरी मठ कसा शृंगेरी- देवीला प शारदा देवीला तसं आहे तसं. अ हा मठ आहे की नाही श्रीकृष्णाला अर्पण आहे असं. समर्पित, हम्म तिथं श्रीकृष्णाच आहे. हम, आणि परत ते- तो पूर्व दिशेला एक आहे तो गोवर्धन मठ आहे. तो- जगन्नाथपुरी मंदिर येथं स्थापन झालेला आहे तो. तिथं ते वैदिक धर्माला त्यांनी- श्री शंकराचार्यांनी खूप नवीन आकार दिला.
हो हो.
हम्म, आणि ते मठाच त्यांच- ते ब्रम्ह वाक्य आहे एक.
काय म्हने?
प्रज्ञान ब्रह्म म्हणून असं त्याचं ब्रह्म वाक्य आहे, प्रज्ञान ब्रह्म.
हा.
असं आहे, हम्म.
हम्म.
आणि परत उत्तर दिशेला ते आहे ते बद्रीनाथ मठ. ते बद्रीनाथ मठ आहे की नाही तो- हिमालयाच्या पायथ्याशी आहे. बर्फा-बर्फाळ प्रदेशामध्ये असा. ते एक अलकनंदा नावाची नदी आहे तिथे.
हम्म हम्.
हम् त्याच्या काठी ते वसलेलं आहे. ते उत्तराखंड मध्ये येते, चामोली शहरामध्ये. हम्म आणि ते भगवान विष्णूला समर्पित आहे.
हम्म हम् हम् बर.
ह आता आपण कसं नद्यांचे सगळे भ्रमण करतो गंगा, - नर्मदा तसं हे मठ पण फिरायला खूप चांगले आहेत असे.
हा अग मगाशीच मला एक बोलायचं राहिल नर्मदा नदीच आपण जे केलं ना- तर सगळेजण असे म्हणतात ना कि गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर- अ पापधुतले जातात किंवा मोक्ष प्रधान होतो तर नर्मदेचा नुसत्या दर्शनानेच आपल्याला ते हे हो
हो म्हणून तर आपण एवढं म्हणजे उत्कंठातच होती. जास्तीत-जास्त निदान त्या हा. ती श्रद्धा, भाव असला की बरोबर ते तस होते. आपण तेव्हा सगळे कळत न कळत झालेले सगळे दर्श तेव्हा मग त्यांचे पाप नष्ट झाले आपले.
हो हो.
आणि आता मग परत आपण चांगलं असं सगळं वागायचं असं ठरवून पुढे म्हणजे पदार्पण करतो आपल्या आयुष्यात. म्हणजे त्याच्यातून इतकं सकारात्मकता ये त आपल्याला नर्मदा परिक्रमा केल्यानंतर.
हा नर्मदा परिक्रमा म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते असं सांगितलंय.
हा हा आपल्याला फ फिर ताना किती अनुभव आले तिथं किती लोक एक असे ओळीनी जातात शिस्तीत. कुठे गडबड नाही गोंधळ नाही आणि आपल्याला शिकायला किती मिळते कि त्यातून आपण जायचं. सगळ्यांनी सकारात्मक दृष्ट टीने एकमेकांना सय्य साहय करत जातात ते वृद्ध माणसांना कि ति सहाय्य करत जातात.
हो, आणि तिथं असं विकत काहीच नाही घ्यायचं नर्मदा परिक्रमामध्ये सगळं सगळ्यांना फुकटच ठेवलेले असते चहा, नाश्ता, - ता, जेवण म्हणजे सेवा म्हणून करतात ते.
हा बरोबर आहे, हम्म. खूपच छान वाटलं ते, तस मग म्हटलं तर मठ पण एकदा असे फिरायचे खूप छान-छान असतात ना. आणि त्यातून आपल्याला ते धार्मिक थोडस ज्ञान मिळते. ति श्री शंकराचार्यांनी क इतकं ज्ञान त्याच्यात दिले की वैदिक ज्ञान दिले, पौराणिक, - त्यांनी स्थापना केलेली त्यांनी लहान होते ना. त्यांचा जन्म सातशे अठ्ठ्याशी ते सातशे आठ आठशे वीस या दरम्यान झाला इसवी सन सातशे आठ. हम तेव्हा ते लहान आणि वय‌ शक-शुक. कुठ पक्षातच झालाय त्यांचा जन्म ते ब्राहमण कुटुंबातले होते ना मग त्यांनी अशा स्थापना करून म्हणजे लहान असताना त्यांचे वडील वारले.
बर.
आणि नंतर चौथ्या वर्षापासून त्यांच्या आईंनीच त्यांचा सांभाळ केला लहान असल्यापासून.
हम्म.
मग ते चौथ्या वर्षापासून गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं त्यांनी, - ज्ञान घेतलं. त्यांना लहान असतानाच ते उपनिषद वगैरे सगळं श्लोक वगैरे सगळं पाठ होत. म्हणजे सरस्वतीच त्यांच्या दे जीभेवर होती असं लोक क म्हणत होती ह मग. त्यांनी असे मोठ-मोठं होत गेल्यानंतर. त्यांच्या पारंपरिक ते जे प्रथा आहेत त्यांच्या उपन उपनयन वगैरे करतात ना तेव्हा पूर्वीस होत ते. ते सगळे विधी करून स्वतःवर मग त्यांच्या म ते लहानपणापासूनच असे वैराग्याचे गुण दिसत होते मग त्यांनी वैराग्य पत्करलं आईची आणि परवानगी काढली त्याच्यासाठी.
हा.
हा नंतर घराबाहेर पडले ते तिथून पुढे आणि त्यांनी गुरु केले आपले कोणते ते गोविंद भगवतपाद म्हणून त्यांचे गुरु होते. श्री गोविंद भगवतपाद, त्यांच्याकडून त्यांनी शिक्षा घेऊन लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी म्हणजे पुढे प्रवास करत, करत, करत वैराग्यपद करून सगळ्या. अ ज्ञानचं ज्यांना संबोधन केलं आणि मठाच्या स्थापना केल्या अशा.
हा हा.
ह तर इतकी माहिती मिळते म्हणून म्हणला आता प्रवासाला जाताना पण ते मठाला एकदा द्यायचे भेटी असं. खूपच आणि त्यांचे ते पौराणिक ग्रंथ वगैरे खूपच प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांना युग पुरुष पण म्हणतात.
हा हा.
हम्म, असं आहेत ते.
हम हं.
परत सगळ्यात त्यांना असं हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जाते त्यांना. म्हणून म्हणलं आपण एकदा त्यांना भेट द्यायचं आणि त्यांचं मंदिर आहे की नाही अ शशृंगेरी शारदा मठ आहे की तिथं त्याच्या पुढे गेलं की तिथ त्या आचार्यांच एक मंदिर. त्यांच्याशी शनी बांधलेले.
हा हा.
हम्म, अन त्यां मठाचं, महावाक्य असं य की, अहम ब्रह्माशी. ब्रह्मासी, असं ब्रह्म वाक्य ये, त्यांचं ते.
हम् हम्.
हम्. इत, मंदिर त एवढे, सुंदर-सुंदर येत तिथले. बघण्यासारखेच येत.
हम्म.
हम्म मग आपण एकदा जाऊयात, द्वारकेला पण एकदा जायचं. परत ते गोवर्धन मटर, एकदा जायचं.
बर.
मंग मात. ते वे आपण नर्मदा परिक्रमाला कसं गेलं, तसच ठरवून जाऊया, एकदा.
हो जाऊया की, खूप मजा आली होती, सगळ्यांची.
हो.
हम्म.
आणि ते नर्मदा परिक्रमाला कसं, आपण उन्हाळ्यात गेलेलो ना? म्हणजे ते आता ह्या म, हे कसं दुसऱ्या कोणत्या तरी सीझनमध्ये, गेलं तरी चालतय. फक्त आता, ते बर्फाळ प्रदेशात, मात्र तिथली परिस्थिती बघून, जायला पाहिजे असंय.
हम्म.
हम्म, ते कोणत्या ऋतूत जायचं, ते ते ठरवता येईल, पण ते बाकीचे मठा पण त्याला जाऊ शकतोय, द्वारकेला वगैरे. खूप छान ये म्हणतात ते, हं.
हम्म ह्म हम्.
हम् ह्म.
छान माहिती मिळाली, मला ती तुझ्याकडुन मठांची.
अं?
माहिती छान मिळाली म्हणल म, मठांची माहि
हो तेच की, म्हणून म्हणलं त, पण जरा प्रवासाचं अं हे बद
अभ्यास केला, म्हणजे तिथं गेल्यावर माहिती जास्त मिळते.
हा तेच की, म्हणून म्हणलं जायचं, पण कसं आता नद्या फिर ते ना, गंगा नदी, नर्म दा नदी अशे, आता किती पर्यटन झाले, आता ते मठ येत ना, ति थ पण आता खूप पर्यटन व्हायला लागले, नवीन-नवीन, वेग-वेगळे. आणि धार्मिक गोष्टी पण तिथं, बऱ्याच अशा हे झाल्यात, रुढ झाल्यात.
वा ह.
वा.
म परत ते केदारनाथ मंदिर वगैरे आहे की नाही, त्याच्या जवळ च ये ते, बद्रीनाथच्या तिकडेच ये. तिथे पण आपण जाऊया एकदा.
हो हो हो.
हम्म केदारनाथ, ते दाजी बहुतेक गेले होते त्याला. म्हणत होते के ताई सारखी सांगायची ना?
बर.
हम्म आणि तिथं पण हे शिव शंकराचार्यांची तिथे समाधी आहे, त्यांनी तिथे समाधी घेतली हा.
बर चालतंय.
कस शंकराचार्यांच बऱ्याच जणांना माहिती नाही ना? आता हे माहिती झाली.
हा हा, हा हा ठीक आहे करते परत.